हा नमस्कार ताई
हा बोला मी मस्त
झालं स्वयंपाक
हो झाला झाला हम् झाला मुलं शाळेत आज मी आता शेवटचा सीझन चालू आहे आंब्याचा त्यामुळे आंब्याचा रस बटाट्या भाजी अस केलं होत हा ह तुम्ही का झालं का नाही आंब्याचे रस
तेच चालू आहे कंटिन्यू एक महिन्यापासून
हो यावेेळेस पाऊस उशिरा असल्यामुळे आपल्याला त्याचा आनंद जास्त घेता आला
हो न बरोबर
हो हो हो हा
अचछ
हा बाकी बाकी चाललंय आता मुलं शाळेत गेले सगळे गेले की आपल आपल्याला थोडा आपला टाईम मिळतो. त्यामुळं काहीतरी त्याच्यातून आपण आपले काम करायचे. नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करायचा हा. हम्म आणि इकडं मी चिंचवडलाच असते हा.
ऐका ना. लेडी आपल्या सांगायच. आपल्या गावाचं नाव आणि आपल्या नाव द्यायचंय आपण ह.
हा ह.
बाकी वेगळं काही बोलू शकतो. नाही आपलं पण नाही आणि गावाच पण नाही.
बरं ठीक आहे ठीक आहे.
म्हणजे नॉर्मली आपण भागातील तुम्ही प्रसिद्ध स्थान वगैरे असं काही सांगू शकता मला
अच्छा ठीक आहे ओके ओके.
हम्म.
ह.
तुमच्या पुण्यामध्ये काय आहे इथ फिरण्यासारखं.
ह तसं तई म्हणलं ना पुण्यातमध्ये बघण्यासारखं खूप आहे आजूबाजूचा परिसर ना किंवा प्रॉपर पुण्यामध्ये पण जरी म्हणलं ना तरी बघण्यासारखं खूप आहे. प्रसिद्ध श शनिवार वाडा आहे आपला परत. आ लालमहल आहे परत आता छान छान मोठी मोठी गार्डन्स आहेत. पु ल देशपांडे उद्यान आहे ते जपानच्या धरतीवर ते बनवलेले आहे ते पण खूप छान. पाहण्यासारखा आहे तर कोणाला फोटोग्राफीचा आवड असेल तर तिथे जाऊन तुम्ही छान. फोटो ग्राफ ग्राफिक करू शकता. परत एक आम्ही काल परवाच बघि लय की? इम्प्रेस गार्डन म्हणूनये तिथे छान फुलांचे प्रद प्रदर्शन भरतात वेगवेगळ्या आकारात ते फुल वैगेरे त्यांची मांडणी करतात. त्याच अस पाहण्यासारखं बऱ्याच काही गोष्टी आहेत?
आणि आजच्या मो.. मोबाईलच्या याच्या जमान्यात त लोकांना ते तिथं जरी प्रत्येक जाता आलं तर? मोबाईल वून तुम्ही बघू शकता.
हो. तुमच्या तिकडे काय आहे? ते पाहायला?
नाशिक सिटी मध्ये राहतो. पण आमच्या आजूबाजूला भरपूर खेडे गाव आहेत. इथे बघा? आपल्या सिटीत आपण अनुभव सकाळची साडे होय. आपल्याला शहरात नाही भेटणार. तस गावाकडेच सकाळ सकाळ ची हवा एकदम ताजी असते आणि आरोग्यासाठी बघा खूप चांगली असते. तसं शहरात प्रदूषण फार असत. गाड्या चालण किंवा मग मोठे मोठे कारखाने असतात. तर त्यांनी तो प्रदूषण वायू निघतो. एक हानिकारकच असतो. ते पण?
हो. बरोबर.
माणसं बघा लवकर आजारी पडतात? तस गावाकडचे सत्तर ऐंशी वर्ष झाले, शंभर वर्ष झाले. एकदम व्यवस्थित ठण ठणीत असता ते.
हो बरोबर. एकदम त्यांचं खाण एकदम चांगलं पौष्टिक असतं.
हो बरोबर गावाकडची माणस काम करू शकता. तस शहरातली माणस फक्त जॉब करून घरी आले की.. कोण जागा?
हो.. हो.. बरोबर तेवढंच याच्यात त्यांच ते हे होत. जास्त कष्ट करायची सवय नसते. शारीरिक कष्टाची त्यामुळ लवकर विकनेस येणं किंवा लवकर आजारी पडण? ह्म्म..
आणि धावपळ फार असते ना? उशल भागात आणि गावाकडच्या भागात. सकाळी लवकर उठून ट्रेन पकडा बस पकडा पटन जा स्टॉप वर नाही खोस सर ओरडतील. तस गावाकडे बघा आपली स्वतःची शेती हो.. बरोबर. निवांत असल्यामुळे तरी कस?
हम्म एक म्हणजे मानसिक ताण किंवा एक कोणाचं हे नसतं आपल्यावर. अ.. प्रेशर नसतं की.. तुम्ही लवकर आवरून आलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. त्यामुळं त्या प्रेशरनी आपल्या शरीरावर काहीच म्हणजे हे होत नाही.
आणि शेती लागते सग बघा त्यांना कष्ट त करावंच लागतं. पण मग कस सुखी जीवन असतं त्यांच.
हो.. हो. हो.. ना आणि अ तिथं मिळणारे बा ह्म्म..
शेतीन ते बगा सर्व समझ एकत्र बसून जेवण करतात गप्पा मारतात
हो म्हणजे आपले सुखदुःख एकमेकाशी सोबत हो बरोबर आहे आणि आपल्याला ते म्हणजे आपले दुखुख दुःखात आपण अ
हा सण उत्सव साजरा हा सहसा प्रत्येक जण वुमन्स म्हणा किंवा जेंट्स म्हणा हे कामलाच असत तसच शहरात कसं पूर्ण गाव एकत्र येऊन हे सण साजरे करणार हे मजा पण एक वेगळेच असते
हो ती मजा वेगळीच असते एक आपलं म्हणजे घर नाही राहत पूर्ण गावच आपलं एक कुटुंब असत म्हणजे कुटुंब असल्यासारखं आपण राहतो आणि आपले सुख दुःख म्हणजे ते आपण त्यांच्या बरोबर म्हणजे हे शेअर केलं की आपलं पण ताण जारा कमी होते म्हणजे एकमेकांबद्दल आपुलकी येत जिवाळा वाढतो तो एक म्हणजे खूप मोठा आपला प्लस पॉईंट आहे हो बरोबर आहे इथे शहरात म्हणजे काही कोणाला एमर्जनसी हम्म इकड काय अे म्हणजे लागली इमर्जन्सी कोणाला एकदम आजरी पडलं तरी कोणी मदतीला येत नाही
प्रदूषण मुक्त वातावरण असत आणि मेन म्हणजे प्रश्न असा आहे शहरी भागात राहण आपण कितीही कमवलं तरी तो खूप जास्त वाटतो तसच आपला आपण जर गावाकडे राहत असलो तर आपल्याला त्या खर्चात खूप भर पडते आपण
हो बरोबर आहे आपण म्हणजे आपल्याला मदतीने वैगरे शहर मध्ये यायचे लो म्हणजे को जास्त एकमेकांबद्ल आपुलकी नसल्यामुळे कोणी कोण नहीं मदत करायला गावाकडे मदत करतात